हॅलो.
हॅलो.
काजे काय करते हा येतय.
अच्छा काय नाही ग आत्ताच जेवली. आणि बसले म्हटलं बघूयात तुला कॉल करूयात.
दी आरला. हम् ह.
काय करते तू.
अस सावरलं ग.
अच्छा अच्छा झालं का जेवण वगैरे.
जेवण वगैरे झालं भांडी घातली आणि बसले.
ओके. हो का छोटू काय करत तुझा.
आहे बसलाय, टिवी बघतोय, बाबांसोबत.
हो का? कसाय तो?
ते सारख भरी आहे ना.
हो.
आता काय करते.
आहे ती पण आता स्कूल मधून आली ना तर टी व्ही बघते तिला. जेवायच आहे अजून,, कारण की मी पण आता ऑफिसमध्ये जातेय ना,, अ,,, एका ठिकाऽ आणि तिच्या आवर्स प्रमाणेच,, म्हणजे स्कूलचा टाइम आहे,, तर त्याचप्रमाणे मीऽ जाते तिचं चार तास अस स्कूल आहे,, तर मी पण असं, बघितलंय ऑफिस एकऽ म्हणजे ते,, अं,, हे होतं. आं,, म्हणून मी ते लावऽ म्हणजे जाते तिथे,, तर ति, तिला घेऊन यायला जमत नाही. सो,, मग तिला व्हॅन लावलेऽ ती तिथेच येते डायरेक्ट,, मग ती आली कि मग घरी येतो आम्ही डायरेक्ट. मग त्यामुळे ते जेवायला वगैरे पण लेट होत आता. आणि व्हॅन मध्ये, म्हणजे ती पूर्ण फिरत फिरत येते तर, एक तासऽ निघून जातो त्याच्यामध्येच,, असं. अं,, म्हणून,, तर मग बाकी काय बोलते?
काय का कसला जॉब य?
ट ते ऑफिस आहे, छोटं, त्यांचेऽ ते फूड प्रोडक्ट आहेत,, ते ते सप्लाय करतात. सो, मग त्याच्यामध्ये मला एकीने सांगितलं,, तर त्या बोलतात पार्ट टाइम साठी आहे,, तर जाऊन विचारलं,, म्हटलं म्हणजे माझंऽ तर तसं पॅथलॉजी मध्येच झालंय,, अं,, पण जऽ त्याच टायमिंग वगैरे मॅच नाही होते ना अजून,, आणिऽ पण छोटी आहे माझी,, त्यामुळे नाही जमतऽ असं म्हणून मग म्हंटलं जाऊ दे आता,, तिचेे चार तासऽ तशी पण ती तिकडे जाते, मग घरी बसून पण तो वेळ वाया घालण्यापेक्षा,, काहीतरी एक्ट्रा शिकऽ भेटतय,, म्हणून मग मी जाते,, बाकीचऽ हा ना,, तेच होतं. अ मग,, तू काय करते मग घरी?
घरीच असते मी,, ते आता ऑनलाईन बघते कायतरी,, पण त्याच्यामुळे नाही जा म जायला भेटत कुठे.
अच्छा,, अं, तुझी जॉइंट फॅमिली वगैरे आहे का?
झालेले आहे, पण आम्ही, चौग राहतो, मला एकदा मोठांऽ
जातो, तिन वाजता येतो शाळेतून. सकाळी जातो सात वाजता. अस काय प्रॉब्लेम नाही,, हां,, हो, हो.
मग,, मोठा कित विला आहे तुझा आता?
बता फरला आहे.
हा का,, अच्छा,, आणि हा छोटा अजून,, हऽ पुढच्या वर्षी जाईल ना.
हो, तो नाही पुढच्या वरषी, त्यला आता मऽ आधी इथले इथलं टाकणार,, आमच्या इथेच आहे फर्स्ट फ्लोअर ला.
अच्छा,, तिथेच आहे का जवळच?
नाही इथ आमच्या इथ पाचला सांग चांगलंवत जायला पण नको नको ना मग पाण्या पावसात मग त्याला अजून कळत नाही तर व्हॅन पण नको लावायला
हो हो, बरोबर आहे, आणि जवळच्या जवळ असल्यावर बरं पडतं. त्याच हिस पण माझ, थोडं लांबचऽ त्यामुळे जाण येन्यातच खूप वेळ जातो,, तस जातो नायतर मी चालतच नऽ त नर्सरीला पण चालत जायची,, तशी वऽ पंचवीस मिनिटं जातातच,, वीस मिनिटं तर जातातच,, पण ती चालते,, आता तर चालते, नर्सरीला एकऽ सांगायची ते उचलून घ्यायला वगैरे काय बोलतय
नर्सरी मध्ये काय शिकवतात
अ नर्सरीमध्ये नॉर्मल आपले वर्ड असतात ना एबीसीडी नंबर्स म्हणजे काउंटिंग असं ब्लॉक्स वगैरे देतात ते किंवा गेम वगैरे असतात कि काहीतरी असं आपण कसे लहानपणी खेळायचो घरी गेम अशी अंगण्यामध्ये वगैरे खेळ खेळ तसच ते फक्त ते तिथे घेतात मग वॉटरचं वगैरे वॉटरमध्ये काहीतरी टाक मग ते फाईन करायचं असं त्यांना शिकवतात किंवा अ क्यूब्स असे प्रत्येकाचे कलर्स ठेवतात. मग तू कोण? त्यांना मग कलर सांगतात. मग त्याच्यावर जम्प करायची. तू रेड कलरवर जम्प करायची. मग- ते रेड कलर जम्प करत करत मग अ फिनिश होणार असं. असे वेगवेगळे हे असतात. आणि ए बी सी डी आणि रायटिंग घेत- तात ए टू झेड पर्यंत. हा. तेच त्या ऍक्टिव्हटीच. मी आत्ता तुला बोलली ना? अ- जे कलर्सचे वगैरे. म्हणजे ते मुलांच्या लक्षात राहतय. की कलर्स कोणते आहेत? आपल्याला कोणत्या कलरवर उभं राहायला सांगित- लेलं. अस मग त्यामुळे त्यांच्या माइंड मध्ये बसत.
हं. हं. म्हणून एक्टीव पण राहतात ना? त्याने कळत त्यांना ओळख होते.
अगदीच. म्हणूनच.
आपल्याला छोटूला पण टाकाव लागल.
हो. बोल ना तू. अजून काय सांगशील?
नाही. म्हणूून आता त्याला त्याचच आता, थोडस त्याला थोडं लिहायला देते स्टँडिंग लाइन -
हम
पेन्सिल तरी धरील ना तो? त्याला त्याची सवय होईल.
हा हा. अजून काय? कस वागतो तो अजून? म्हणजे तो घरी करतच असेल ना? ऍक्टि-
करतो घरी सांगतो थोडस. त्याला आता बॉडी पार्ट सांगते- कलर सांगते. ए बी सी डी त्याला ते ए बी सी डी चिटकवायच- यच ते आणलंय मी. ते असं पाटी आहे त्याची अशी एक. मग तो ते बघून करतो. त्याला कळत- त. ए फाॅर काय? बी फाॅर काय? थोडस पोएम आपलं. हम्म.
ह.
नर्सरी, ज्युनियर. थर्ड ला आहे तो आय सी ये सी बोर्ड ला आहे. त्याच तर खूप हार्ड आहे. पण हा. तेच क्लास पण आहे. मग त्याला टाइम नाही भेटत. त्याचा टाइम खूप आहे ना स्कूलचा. सात ते तीन तिथून येणार मग- थोडासा तो जेवतो. मग लगेच क्लासला जातो. थोडस मग हे होतं त्याला.
अच्छा.
त्याचा हां. पूर्ण वेळ त्याच्यामध्येच जात- तसेेच सकाळी जात असेल. परत आल्यानंतर परत चार वाजता क्लासला जात असेल.
हं तेच. माझ पण हीच आता मी हिला फोनिक्सचा क्लास लावलाय ना? माझ्या- मुलीला. अ सो तिचं पण कसं होत आता? आत्ता मला- किती दोन दिवसच झाले. पण आता उद्यापासून परत ते क्लासला जावं, सोडावं लागणार. तिला. त्यामुळे तिचं पण असं ते शेड्यूल आता बिझी होणार. त्यामुळे. ते एक तासाचच आहे. पण तो वेळ कसा निघून जातो- तो ना पटकन. सो दोन वाजेपर्यंत मीे ये - ते दोन सव्वा दोन पर्यंत येते मी. सव्वा दोन होतातच. दोन वाजता निघ - ते तर आणि परत आल्यानंतर खाणं वगैरे ते तीन वाजून जातात. आणि लगेच तिला साडेतीन ला घेऊन जावं लागेल. त्यामुळे तिला पण आता आराम करायला- थोडं कमीच भेटेल. त्या आणि ती रात्री कि- निदान लवकर तरी झोपेल. अस. ते- मग बाकी काय बोलतेस?
आज बनवलाय आमटी भात. आज घरी जायचंय ग माझे सासू सासरी चाललेत ना पंढरपूर ला
हम्म अच्छा मग घरी जाणार आहेस का तू गावाला
जाणारे हो गावाला जाणार हो शौर्य आला का म्हण सौर्य आला का आम्ही जाऊ आणि मग येऊ संध्याकाळी
ओके ना संध्याकाळी जाणार का तो क्लासवररून आल्यानंतर
क्लासला नाही पाठवणार त्याला मग त्यांना टाईम होईल ना निघायला मग आम्ही लवकरच जाणार आहे चार वाजता वगैरे कारण त्यांची बॅग वगैरे भरायची तर आई म्हणतात का लवकरी
अच्छा मग ते आठ दिवस जाणार असतील ना चार दिवस काहीतरी असत ना
ते उद्या जाऊन सोमवारी येतील बार्शी करून
ओके दरवर्षी जातात का ते
दरवर्षी जातात आळंदीला पण जातात पायवारीला
ओके दोन्ही करतात छान आहे बरं मग तुझ म सकाळी मुलाला टिफिन ला काय देतेस तू
तो नेहमी भाजी भाकरी आज जरा टाइम झाला तर मग शिरास दिला
एक छोट्या मुलाला हे म्हणजे थोडसा उलटी होत होती तर खूप प्रोडक्ट होता मग त्याला काय झालं लास दिला
अच्छा अच्छा मग त्याला नेहमी चपाती भाजी दोन टिफिन वगैरे देतेस का तू
हा एक स्नॅक्स देते आणि चपाती भाजी किंवा भाजी भाकरी कायतरी कधी परसान देणार कधी केक काहीतरी द्यावं लागतं
अच्छा पज माझ्या पण मुलीला दोन द्यावे लागतात होता म्हणजे एक चपाती भाजी किंवा पराठा वगैरे किंवा आणि एक फ्रूट किंवा सॅलेडच असं त्यांनी ऍक्च्युली वार ठरून दिलेले आहेत पण ही कशी खात नाही भाजीपाकरी त अजिबात ना भाजी भाकरी द्यायची असली कम तला अ बटाट्याच्या काचऱ्या असतात माहित असेल तुला तर त्याच द्याव्या लागतात आणि नंतर मग भाजी एक दिवस दिलेली मी मुगाची भाजी पण नाही ति नी खाल्लीच नाही भाकरी म्हणली पण ते मला नाही आवडत मग सो पनीर तरी तळून द्यावे लागतात किंवा मग अशा बटाट्याच्या काचऱ्या नाहीतर मग असं पराठा असं ते वारट आता मस ठरवून ठेवले ऍक्च्युली स्कूलने दिलेलं आहे की असं असं द्यायचंय आणि त्यात तिला इडली वगैरे पण आवडत नाही त्यांचं आहे कि मंडेला इडली द्यायचे सोमवारी मंगळवारी अ चपाती भाजी किंवा पराठा असं वेगवेगळं द्यायचंय तिथे किंवा पुलाव द्यायच एक अ मंगळवार बुधवार असं त्यांचं ठरलेलं आहे चालेल बाकी काय बोलतेस
काय नाही आता का आला का मग त्याला तयारी करायची त्याला जेवण द्यायचं
अच्छा चालेल
चालेल चल मग बाय ठेऊ
हो ठीक आहे चल बाय